काही आवाज येतो का हा येतो-येतो. काय करता तुम्ही? जेवण झालं काय नाही बसले काय बोलत होता तुमच्याक माझे खूप लोक येत आ ना. हो ना हो खूप लोक येतात गौरीना. चाळीस पन्नास खूपच आहेत. हो खूप म्हणजे रात सकाळ बस ना संध्याकाळपर्यंत चालूच राहत जेवणाच. आणि तुम्हाला एक विचारा येवढं जेवण करायचं वगैरे आम्ही काय करतो मांडे जे असत ना मांडे बाहेरून मागवतो. मांडे ना बाहेरून मागवतो आम्ही. आणि बाकी पुरण असत पुरणाची पोळी म्हणत ना. हा-हा पुरणपोळी असते ना त्याला त्याच्यात दुसरा प्रकार मांड्यांचा असतो मोठे असत खूप. एका मांड्यात तीन-तीन जण जेवतात हो. तर मग आम्ही बाहेरून बनून घेतो ते. आणि मग घरी आमटी भात. परत आपल्या कुरडया पापड अस ताळयचो खीर वगैरे करतो.
हो का.
हां हां, मग खूप टाइम जात असेल ना. काही म्हणजे, कुठं दोन तीन दिवस आमचं याच्यातच जातात. हे आणायचं ते आणायचं ते करायचं, परत आपल्या दिवाळीला तयारी खूप कराय लागत, हो खूप तयारी करा लागली आणि दिवाळीचा फराळ करतो ना आपण, तसं फराळाच करावं लागत. हो, एवढी लोकं येतात तर करायला पाहिजे. ते त्यांना पण द्यायचं ताटाला पण लावायचं, आणि गौर पशी पण ठेवायच.. खायचं, आपण करंज्या लाडू हो करंज्या, लाडू, चकली, परत शेव अजून जेवढे असेल ना तेवढं करायचं, त्याच्यानंतर फळं बाजारातनं फळं आणायची. केळ, चिक्कु, सफरचंद. पपई वगैरे असं, हा ते पण जवळ ठेवाय हो देवी पशी ठेवायला. ययय
बरंय.
हम्म, तुमच्याकडे बसवता का नाही, घरातलं मग साफसफाई वगैरे बापरे एक महिना आम्ही आवरत होतो अगोदर. हो आम्ही पण आमच्याकडे गणपती येतो ना, हो, गणपती आमच्याकडे, आमच्याकडे, हो ना एक महिना घरातलं सगळंच आवरावं लागतं धुन पाणी, हो. तेच ना सगळं आणि त्याच्यामुळे कसं होतं, माझं व्यायाम करू ना आपण योगा वगैरे सकाळी आता तेवढा एक महिन्यामध्ये माझा गॅप पडून जातो योगा. परत, तुम्ही योगाला पण जात ता, हो जाते ना मी योगाला जाते, सकाळी सहा वाजताच योगाला जाते.
चांगलय.
चांगला आहे, क्लास लावलेला आहे योगाचा सकाळी सहा ते सात पर्यंत.
हो.
होत नाही पॉसीबल, कारण कसं मग कामामध्ये जायला नसेल भेट नाही, एक महिना जातच नाही मग मी. मग त्याची कसर काढून घेते, परत योगाला जायचं सकाळी परत संध्याकाळी, याला जावं लागतं, चक्कर मारायला, राऊंड मारायचा.
हो बरोबर आहे.
व्यायाम करायला म्हणजे कसं आपली बी तब्येत व्यवस्थित राहते, तब्येत चांगली राहिली म्हणजे आपण घरात काम पण करू शकतो ना, काम करू शकतो बरोबर. हम्म, तुम्ही जाता का नाही योगाला वगैरे?
त रोगाला
हां, मी नाही योगाला वगैरे जात. हो का, नाही, आम्ही योगा पण करतो परत राऊंड मारायला जातो, पाच वाजले का अजून एखादी चक्कर मारून यायची.
हो ना, घरातलं काम करतानाच होतं एवढं कुठं
एवढा कुठं टाइम भेटतो. टाईम नाही भेटत, पण मग आपल्यासाठी पण थोडा टाइम काढावा लागतो, कारण कसं आपण थोडस फिरलं, केलं, तर आपलं पण अंग मोकळ राहतं ना. म आपल्या अंग म हं आपली तब्येत चांगली राहिली म्हटल्यावर आपण घरातल काम करू शकतो म, अजून काय चाललंय तुमचं?
हाय सगळ, तुमचं?
एकदम, एकदम छान. पापड वगैरे केलात का? हो केलेत ना, मे महिन्यातच केले मी नागलीचे केले. परत ज्वारीचे पापड केले, तांदळाचे केले. हो का, आम्ही ता - तांदळाचे आणि उडदाचे करतो. उडदाचे पण केले, तुम्ही उडदाचे घरी करता? करून आनता?
हो घरी
हो घरी करतो आम्ही. हां हां.
हो डाल
हो डाल आणतो आम्ही, उडदाची आणि ती दलून आणतो चक्की मधून आणि मसाला? मसाला घरून आणता? नाही नाही दुकानावरन विकतच आणतो मसाला हो का? ते एक रात्रभर ठेवायला लागत ना, रात्री मळून हा हा म्हणजे भिजवून ठेवता?
हा, तर मग ते करायचं आणि म दुसऱ्या दिवशी
तो त्याना लागतो पापड आणा.
मग कोण लाटतं? तुम्ही एकट्याच लाटता घरात?
नाही नाही एकट्या नाही असत्यात बायका.
बायका. हो ना, शेजारी पाजारी येत असतील ना बायका तिथल्या? हा शेजारच्या येतात ना. बरं य मदत होती ना, म आपल्याला पण जावं लागतं त्यांच्यासाठी. हो, आपल्या आल्या म्हणजे त्यांच्या जायलाच म आणि ऐकमेकिंच्या इचेनी कसं होतं, आणि आपल्याला करावस वाटत, हुन पण जात, आपलं पण होत आणि त्यांचं पण होत.
हो. आणि मदत होते ना, आणि पटापट होतात सगले आले की.
गप्पा गोष्टी करत करत कुठे केलं तरी समजत पण नाही. एकटिने एवढं कंटाळा पण येत कंटाळा येतो, हुतं पण नाही ऐकटिने.
नाय आव
आम्ही काय करतो करून आणतो बाहेरून, गिरणीतुन. बाहेरून आणता काय? हो, बाहेरूनच करून आणतो आम्ही, मशीन निघलेय ना आता भरपूर.
हो, मशनी आहेत आमच्याकडे पण, आमच्या इथ बहुतेक करतात घरीच, कारण का सगळी येतात ना माणसं म्हणून होतात पटापट.
आणि ते कसं घरी केलेले वेगळे लागतात चव लागते मशीनचे कस ते लगेच भिजवता आणि लगेच करतात त्याच्यामुळे चव नसते पण आता नाईलाज राहतो घरात कोण नसत लाटायला मशीनचे म्हणजे आपला सामान द्यायला लागतं हो आपण डाळीच डाळ नाही नाही डाळ दळून न्यायची परत मसाला असतो ना मसाला पण पन मसाला त्याचा मिक्सर मध्ये बारीक करून न्यायचा मग ते परत चाळू चाळून घेतात घेऊन जायचं गोड तेल न्यायच म ते मशीन वर करता साठ रुपये किलो हो का मग घरी बर आहे एका किलोला साठ रुपये पाच किलोचे असले आडीचशे रुपयच्या वर पैसे लागत हो तीनशे रुपय
हो जास्त
पण ते कसं मग एकट्याला घरी होत नाही ना मग त्याच्यामुळे जावंच
हा हा एक एकटा असला का मग द्यायला पाहिजे पण आमच्या इथे येतात बायका म्हणून काय वाटत नाय
बरोबर आहे ना शहरामध्ये कसं आता येत बी नाही कोण्या कोणा घरी
हा शहरामध्ये कुठ असं गावा ठिकाणी होत मदत सगळ्यांची
सगळ्यांची बरोबर आहे ना अगोदर कसे लोक एकमेकांच्या घरी जायचे कुरडया करायला पापड करायला परत ते शेवाया पाठावर करन कुरड्या घातल्या नाहीत पण पापड केलेत हो ना नाही मी कुड्या पण मग तांदळाचे पापड पण बाहेरच देता का हो मी करूनच घेते कारण कसं होतं इथे ना वाळवायला जागा नाही राहत आमच्या इथे
हो
हो का त्याच्यामुळ हो वाळायला जागा बरोबर जागा नाय राहत टेरेस वर वैगरे नाही टेरिस आहे पण तिथं कसं वरती जायचं यायचं म्हटलं ना नको वाटतं आठव्या ह्याच्या वर आहे टेरेस हा आणि आम्ही खाली राहतो ना त्याच्यामुळे मग एवढं लिफ्टनी जायचं यायचं भीती वाटते काहीवेळेस लाईट गेली म्हणजे लिफ्ट बंद पडते अजून काय चाललं काय म आता भांडी घासायच होय नई भांडी घासायची ह तुमच आमचं पण ना आता कस चाललंय सगळ एकदम छान एकदम छान एकदम मस्त आता योगा उद्या सगळ्यांचा हो आता सकाळीचा आहे ना व्हॉट्सॲप स्टेटस हो एकदम छान आहे तब्येत पण छान आहे गोळी वगैरे कसली चालू नाही हाय
हो ना नाही योगाला वगैरे जायलाच पाहिजे ते चांगलंच आहे आपल्या शरीरासाठी
बरोबर हे ना
हा
हा तुमच्या शिवाय ना असंच फोन करत जाऊ ताई काय बोलता तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं हो तुम्ही पण करा
हा मला पण तुम्ही
मला पण तुमच्याशी बोलून छान वाटतंय, हो ना करत जा असच करत जा फोन आम्हाला जाणून पण करेल तुम्हाला, हा चालेल हो चालेल तुमचं किती आहेत अजून कार्य आमचे अजून आहे पुष्कळे तीन आहे अजून माझे किती तीन राहिलेले आहे म्हणजे हो का आता ना पंधरा होईल माझे आता तीन झाल्यावर म अजून परत भेटल ना हा माझे पण तेवढेच होते हो ना मग आता पंधरा झाल्यावर आपण हो मग भेटल अजून हे झाले का परत भेटल आपल्याला हा चालेल ना मग करत राहा तुम्हीच कॉल चालेल ना आपण एकमेकिंच्या सं संपर्कात येत जाऊ एकमेकींला कॉल करू हो चालेल माझी एक मैत्री हाय तिला पण करा तिजी पण एवढेच आहेत हो का चालेल ना तिला पण करेल मी तुम्ही फ्रीच असलात ना तिला करा कॉल मला करा पाठवते नंबर नंबर तिचा हो पाठवा पाठवा तिचा नंबर पाठवा मी करेल हो चालेल हो हो ठेऊ म आता हो गुड नाईट गुड नाईट ठेव हा बाय बाय हो गुड नाईट गुड नाईट हो